हो
आवांज येतेय माझां
येतोय माझां येतोयं
हां येतोय येतोय असं जरां जोरांत बोलं म्हणजे तुझां आवांज एकदंम बारीक येतो म्हणूंन म्हटलं
हां हां अगं कायं नाहीं तूं मलां एकदाचं सांगितलंस की गं पनीर मं पनीरची रेस किती म्हणजे माझ्यां डायट सांठी हे ते मगं सोप्या पद्धतीनं म्हणजे कायं तूं सांगितली ते कायं एवढं ऍड केलं नाहीं सथोड पणं जरां माझं हे ते जरां तिकडतं तिकडतं बघूंन केलेलो तेचं जरां बघूंया
होयं तूं मलां पर्वा फोटो टाकलेलीस तेचं तूं बनवलेलीस कां गं अगं दिसांयला तरं एकदंम टेमटिटेंग दिसतं होती म्हणजे कधीं एकदाचं खाई नां असं एकदंम तोंडाला पाणी सुटल्यांसारखं दिसतं होती काय-काय टाकलेलीस, मला जरा सांगतेस काय, म्हणजे नविन काय-काय ऍड केलास, म्हण तू?
काय नवीन, एवढं काय, केलं नव्हतं सोड, काय तयार मसाला, हे सगळं तयारच आणलेलो मी, म्हणूनच तुला सांगूया म्हटलं, जरा काय चुकलं, ते तू सांगू शक त्यात ना मला, तुला येतय सगळं, तर
तर मला, एकदम देखणी दिसत व्हती, एकदम चविष्ट दिसत होती की, मंग अ टेस्ट कशी होती ते त्याला सांग, म्हणजे काय बिगडल होतं काय
थोडंसं, मला असं वाटालतं की, म्हणजे काय वेगळंच झालंय, तर बघ ना, पहिला काय झालेलं य. तुम्ही, मी तू काय म्हनलेलीस, पनीर घरातच कर, म्हटलेली. मग, पनीर घरात करायला
ह काय कसं, बनवलेलीस, ते सांग.
हां, मग काय झालेलं, तू काय म्हनलेली की, ते दूध सगळं, म्हणजे असत इ ते सगळं हव प, व्हाईट कलरच्या पांढऱ्या कापडमध्ये, सगळं पिळून वगैरे, घ्याय आणि सगळं व्यवस्थित केलो, मी.
ते फाडून, विनेगर टाकलेलीस, की लिंबू टाकलेलीस?
विनेगर होय, अ लिंबू टाकलेलो, विनेगर काही मला मिळाल नाही.
लिस्की व्हिनेगरन चांगलं दूध फाटतय, हां, पुढं मग
हां, म ते फाडलो आणि आईकी, तुझा जरा आवाज क नही, कटकट व्हाय, लागला ब
आगं, मी रेंज मध्येच ये, बाहेरच ये मी.
हा, बरं बरं असो, मग काय झालं? त्याच्यानंतर ते, मग तू व्यवस्थित सांगितलेली, तसं ते क्यूब वगैरे, निघाल की त्याच, व्यवस्थित, म्हणजे असं ते तू असं सांगितलेली, की नई तसं, ते व्यवस्थित निघालं, पनीर पर्यंत सगळं ठीक होतं. त, त्यानंतर काय झालं माहिती का? तू जो मस साला वगैर, काय-काय सांगितलेलीस की नई, तो मला काय घरात करता येई ना ग, म मी काय केलो, बाहेरून जाऊन एक पस्तीस रुपयाच पॅकेट, तर मिळतय, तू बघितलीस अशील की म मी ते घेऊन आलो, मग त्याच्या पाठ मागं, कसं तें लिहिलेलं, पद्धतती कसं ते करायचं, हे ते ते त म मी काय केलो, मला तुझं एवढं आठवण झालेलं ग, मग मी खुळ्यासारखं काय केलं, त ते पनीर असत की नही, तें पहिला त अ हे. तो पॅन घेतलो, आपला आणि गॅस बारीक केलो, आणि जरा अस क् नही, तेल टाकलो. म तेल टाकून, ते पनीर असते नहीं क, ते छोटे-छोटे, छोटे-छोटे त, तुकडे केलेलो, ते
ह्म.
करून घेतल, म्हणजे शॅलो फ्राय असं म्हणत नही काय, ते तसं करून घेतल. म ते करून घेतल्या-घेतल्या, म्हणजे ते तुटू नयेत, म्हणून म थंड पाण्यात टाकलं, मी. म थंड पान्यात टाकल्यावर, कस होतय, हां म ते थंड पान्यात टाकल्यावर, कस होतय, ते ते प्र सरण पावत नही ग, ते आकुंचन असं घट्ट राहत नही त्यात, म ते त्या टाकलो, म त्यातनं ते काढलो, म त्यानंतर काय केलो, त्या मसाल्यासाठी नहीं, त्या मसाल्याचा म्हणजे पाक-पाकेट असते की नहीं, त्या पाकेटचे पाटी मागं लिहिलेली, की तुम्ही हा मसाला दुधात अ, हे भिजवून ठेवा, म्हणून एक पाच दहा मिनिटं, म मी काय केलं, हां, म मी काय केलं जे दहा मिनिटाच आपला, य दहा, सॉरी जे आपलं क नहीं अस एकदा पेला असतं, की नही, छोटा वाटी, वाटी त्यात ते दूध घेतल थोडस थंड आणि त्यात तो मसाला अस फेटला फेटाळला अस सगळ व्यवस्थित ते करून ठेवल तसच. तोपर्यंत मग मी काही केल कांदा तीन लहान कांद आणि दोन टोमॅटो बारीक कट करून घेतले. आणि ती कट केल्यानंतर मिक्सरला कीनाय त्याची प्युरी करून घेतली. अस लाल अस लालसर कलर त्यात थोडस कीनाय चवीपुरत मीठ टाकल, कारण ते मिठाचे जरा चवी येऊ दे म्हणून. ते अस बारीक करून घेतल्यानंतर ती प्युरी छान झालेली. मग मी काय केल प्युरी आहे ती ते पहिल्या पॅन मध्ये तेल घेतल मग त्यात थोडस मसाले इकडच तिकडच काय काय टाकल ते मला पण आठवणा झालय सोड आता. मग ते घातले व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग ती प्युरी घातली म्हणजे प्युरी असं लालच कलर अस तेल सुटपर्यंत सगळ ते अस मिक्स करून व्यवस्थित सगळ फ्राय केलो. मग त्याच्यानंतर की नाही तो मसाला होता बघ मी दुधात घालून फेटळलेला तो मसाला त्यात टाकला. आणि वरून मग थोडस ति खट वगैरे अस थोडस धनिया पावडर हे ते कस्तुरी मेथी सगळ ऍड केल थोडस. आणि मग बारीक म्हणजे मीठ वगैरे सगळ टाकल आणि त्यानंतर मग त्यात मी ते पनीर टाकल आणि मग व्यवस्थित केल ते तिथपर्यंत ठीक होत. पण ज्या वास वगैरे सगळा व्यवस्थित येत होता. पण ज्यावेळी मी ते खाल्ल ना, दिसायला व्यवस्थित वगैर पण ज्यावेळी मी खाल्लं त्यावेळी चव व्यवस्थित लागली नाही. जशी म्हणजे बाहेर आपण खातो ना पनीर भाजी हे ते म्हणतो ना तशी लागली नाही. म्हणजे यात माझ काय चुकल जरा सांग?
आता तुला सांगते पनीर च तूळ तू व्यवस्थित बनवल्यास फस्ट म्हणजे पहि तुला सांगते की मी तुला मी हजार वेळा सांगितले पॅकेट मधले मसाले वापरू नकोस. कारण त्यामध्ये काय काय अस खरच आता त्यात लिहिलय कोथिंबीर आहे, जिर आहे, लवंग आहे, दालचिन आहे. पण तुला माहिती आहे ती कोणत्या क्वालिटीच वापरल्यात कस वापरल्यात ते ड्राय केल्यात. पण ते एक्सपायरी डेट त्याची झालीच असली आणि दुसरीच असली तर. म्हणजे काही सांगता येत नाही. पॅकेट फूड इन्स्टंट फूड तुला वापरू नको अस मी सांगितले शरीरासाठी हे हानिकारक असते त्यामुळे शक्यत जितक टाळता होईल तितक टाळा आता एक ठीक आहे तू तुला सुचल नाही म्हणून तू केलीस आणि मी पण बाहेर असल्यामुळे काय कॉल लागला नसेल कदाचित.
हा तेच की मी तुला केला. प्रयत्न लावायला पण तू काय म्हणजे बाहेर होतीस त्यामुळे ते आउट ऑफ क्षेत्र अस सगळ दाखवत होत.
माझा पण प्रॉब्लेम झाला असेल नाही तर मी तुला व्यवस्थित सांगितली असती सोड. मग तुला मी पहिल्यांदाच आणि परत तुला बजावते की तू पॅकेट फूड वापरू नकोस म्हणजे मसाल्यांचे तरी. वाटल्यास युट्यूबला बघून घरी बनवायच तुला काहीच नाही जमल तर तूला मला सांग वाटस मी तुला व्यवस्थित. समजाून सांगल अस पण आहे ह मग आता तुझी ते बिघडली मी रेसिपी सांगते तुझ सगळ बरोबर केली पण ते पॅकेट फूड आहेत ना म्हणजे पॅकेट मधले मसाले ते दुधामध्ये टाकलीच बरोबर आहे सगळ झाल व्यवस्थित होत. पण, एकतर टेस्ट अ त्या मसाल्या मध्ये पण शकत्या. आणि जे तु को कोरडे मसाले टाकलीस ना, अ म्हणजे त्यामध्ये पण असेल. म्हणजे त्याच्यामध्ये तू कमी जास्त प्रमाण काहीतरी केले असणार आहे. म्हणजे धन, जिर पावडर किंवा गरम मसाला वगैरे आता कुठला वापरल्यास तु. आता तू तू म्हणतीस की मी काय काय टाकले माझे लक्षात नाही. मग, त्यामुळे ती चव बिघडली असणार अस मला वाटतय.
हम्म, बर बर बर मी
हा, आता तुला एकदम सोपी सांगू की काय कस बनवायच‌, रेसिपी एकदम सोपी की तू जरी झोप तिथन जरी तुला उठवल सांगित ल, की बा हे सांग पनीरची रेसिपी कस करायच. किंवा तू कस बनवलस तर तुला सांगता यावी आता, त्या पॅकेट फूडमध्ये काय मस मसाले, खडे मसालेच असतात. आणि त्यात दुधात कालवलीस परत ते गरम केलीस ठीक होत ग इथपर्यंत. एकदम आता तुला सगळच सोपी सांगते. पनीर आता तुला इथपर्यंत जमले. पनीर करायच. पनीर अ म्हणजे अस हे करायच. हा शॅलो फ्राय करायच इथपर्यंत तर तुला कळलय. मग आता त्याच फक्त तर तुला मसाला बनवायचा आहे. काय करायच हा, टॅमॅटो घ्यायचे दोन. दोन टॅमॅटो घे आणि तीन कांदे घे आता. तीन कांदे कशासाठी, एक कांदा म मसाला करायच आणि ते म्हणजे म्हणजे आपल्या भाजीला आपण नॉर्मलचच वापरतो ना, तस ते तळुन घ्यायच. आणि मसाल्यासाठी सांगते तुला. टेमॅटो मोठा मोठा काप. तुला भाजू वाटल भाज. किंवा तू तसच टाक. आणि जर मसाले तू जर व्यवस्थित भाजली नाहीस ना, तर काय करायच
हा
तेल सुटूस पर्यंत ना तेलामध्ये चांगल फ्राय करायच. ज्यावेेळेस त्याची प्युरी होत्या, त्याची पेस्ट होत्या ना पूर्ण त्यावेळेस त्याला एकदम तेल सुटूसपर्यंत भाजायच. का हे कधी करायच, ज्या वेळेस तू मसाला न भासता टाकतेस तेव्हा. म्हणजे त्यात ला, कच्चा पणा जाऊ दे. आणि तू जेव्हा मसाला भाजुन टाकते ना, म्हणजे कांदा म्हण, टोमॅटो म्हण, किंवा खोबर असू दे. किंवा तुला जे काय टाकायच ते टाकतेस ना त्यावेळेस तू जर भाजून टाकलीस, तर तू पटकन पटकन पण करू शकतेस. कारण त्यातला आधीच कच्चा पण गेलेला असतो. भरभर करायच असल तर अस पण करू शकतेस तु.
मग टेमॅटो एक दोन्ही आणि कांद. मी आता तुला बिना भासता सांगते शक्य तुला भाजण शक शक्य झाल तर भाज. तस काही प्रॉब्लेम नाही. म ह्याला मिक्सरला लावायच. हा, आणि त्याच्यामध्ये चार लसूण पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा. जास्त काय मसाला वापरायचा आणि कोथिंबीर टाकायची. एवढाच मसाला फिरव. बास इतक तर लक्षात राहतेस ना साधा आहे. हा, आणि त्याच्यामध्ये नुसता पनीर मसाला त्याच्या मध्ये एक, मग हे पूर्ण बारीक आपल्याला कांदा टाकलीस का नाही, त्याच्या आधी तेलामध्ये बटर टाकायच. बटर मध्ये तमालपत्र आणि एक दालचिनी टाकू त्याच्यामुळे वास छान येतोय आणि हे टाकलीस ना खडा मसाला तुला म्हणजे जर खाऊ वाटलं तर टाक किंवा दालचिनी आणि अं तमालपत्र हे कंपल्सरी हे एवढं लक्षात ठेव ह्याला स्किप करायचं नाही.
हम्म बरं
मग आपण भाजलेले कांदे टाकायचं जरा असं मीठ टाकून छान त्यामध्ये जे आपण पेस्ट केल्या जे कादां आणि दोन टेमाटो टाकलय टेमाटो प्युरी म्हण किंवा त्यामधे लसु तूना आणि मी सगळं त्यातच टाकलय ऑलरेडी नाही तर तू वेगवेगळं करू शकतीस पण वेगवेगळ करण्यात खूप टाईम जातोय.
होय बरोबर हाय बरोबर
हा आणि ती मग चांगली तेलात भाजायची आणि आता काय कर सोप ती पद्धत दुध अवेलेबल असलं तर दूध घे नसेल तर पाणी किंवा दही घे किंवा फ्रेश क्रीम घेतलीस तरी चालतयं काय प्रॉब्लेम नाय फ्रेश क्रीम तर युज करायचं सोड आपण पण फ्रेश क्रीम जर नसेल तर मग तू दुधावरची शाई फेटून घालू शकतीस एक नंबर होत्या.
आणि काय करायचं दहीचा अर्धा चमचा दही चांगलं फेट आणि त्यामध्ये मग हळद अं म्हणजे जेवढं कोरडे मसाले येत बघ चटणी, मीठ, हळद, अ जिरा पावडर, धना पावडर, झाला किचन किंग मसाला हे सध्या त्या दही मध्ये आणि थोडस पाणी घालायचं आणि त्याच्या त ग्रेवी टाईप मध्ये बनवायचं मसाल्यासारखं त्या प्लेट मध्ये बनवायचं त्याला आणि इकडं मग चांगल्या पण ती मसा ह्यची ग्रेवी भाजली ना चांगली तर त्यामध्ये ती ग्रेवी ओतायची. चांगलं हलवायचं, गरम पाणी घालायचं आणि मग पनीर तू टाकायचं त्यामध्ये आणि पाच मिनिटात खाण्या योग्य रेसिपी तुझी तयार
बर बर मी बघतो गे आता लिह होय होय आता मी लिहून ठेवलोय गे सगळं मी परत एकदा बघ सगळं करून आणि तुला त्यावेळी मग खायलाच बोलवतो मग तू सांग कसं झालंय ते हे ते मला
हो हो नक्कीच येईन मी चालेल कर मग हा ठेव बाय
हो हो बाय बाय